हा बोला मॅडम
हा कुठ कुठून बोलताय तुम्ही?
आम्ही आता गावाचं नाही नाव सांगू शकत ह्याच्यावर हे नाहीये म्हण ते
हा होय बरोबर आहे ठीक आहे, काय करताय?
काय नाही बघा चालू आहे काम तुमचं
आमचं पण चालू आहे घरी कन्स्ट्रक्शन चालू आहे नाही मी घरीच असते घरीच असते हाऊसवाईफ तुम्ही हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो मॅम ऐकू येते का? हॅलो